हॅलो
हॅलो हॅलो
हॅलो हां सौम्या
ह तसे का
का नाही ब निवान चालवाय आहे
हम
तू अ परवा आलेलो तू जे केलेलीस ते काय ते मॅगी
ह हा अच्छा अच्छा खेलता वै
हा तेच तुला सांगायचं किती दिवस फोन करत होतो करायचं करायचं होईनाच झालं
अच्छा अच्छा
ग केलेलेच बघ खूप छान लाले मी किती वेळा घरी म्हट कसरत छान किल्ल त ना मगी आणि एकदा करायला पाहिजे तिला तिच्या्याकडशी कोण घे म्हटलेलं न क केल्िली काय फोन तला
अ होय काल किल ती खरं त्याच्याबद्दल बोलायचंच झालं
चाल नाय कसे केलेलेस ग ती एवढी मस्त
ज अ ती कशी करायची म्हणजे अ आता आपल्याकडं ना मॅगी असते साधी मॅगी असते आपल्याकडं हा त्या मॅगीला क नाही आपण जरा तडका लावायचाय तेवढाच आणि ते तडका कसा लावायचा आपण शिजव तो मॅगी मसाल्याबरोबर खरं तसं नाही करायचं ह्यालायकनी जरा वेगळ्या प्रकारच ह लागतय अ रेसिपी लागत मग आपण जी मॅगी कुक करतो ना
हा हा
हे मॅगी ला आहे की नाही आपण अ पूर्णता कुक करायची नाही
हा
आणि मसाला नाही घालायचा त्याचा
हो काय
अ एक मोठठा बाऊल घ्यायचा
हं
अ त्या माउल मध्ये आहे ना हे मॅगीचा आपला मसाला घालायचा रेग्युलरचा
हां
मग चिंग चायनीज ची चटणी घालायची आपली शेजवान चटणी
हा
आणि आपल्याला तिकट जेवढं पाहिजे तेवढंच घालायचं आणि खूप घातलं तर पण खूपच तिकट तराला यो हा मग सोया सॉस घालायचा थोडा
हम्म
अ अर्धी वाटी अ अर्धी वाटी नव म्हणजे अर्धा तो कप वाळ हे चमचा हा अर्धा चमचा घालायचा
मग ते घातल्यानंतर थोडस त्याच्यात पा पाणी घालून ठेवायचं हलवून जर असं अ गाडच मिक्सर करून म्हणजे काय म्हणतो आप मिक्स हा ठेवायचं जरा गा गाड असू दे म्हणून
आणि ते साईड ला ठेवायच आणि इकडं काय करायचं आपण हे जे कुक करत असतो ना पूर्ण कुक करायच नाही हाफ बइड सारख ठेवायचा एटी पसेंट सेवनटी पसेंट पयंत तेवढंच कुक करून ठेवायचं आणि त्याला पूर्ण अस ड्रेन करायचा.
त्यातलं पाणी काढून टाकाेल.
हा पाणी पूर्ण काढायचं ड्रेनर म ठेवायचं आणि त्याला आहे ना जरा तेल लावायचा वरच्यावर आपण
हा हा म्हणजे ते चिटकूनय म्हणून
चिटकू नये होय म्हणजे एकदम असं अ लांब लांबी पण होते आणि खायला पण छान लागते एकदम सुरसुरीत आपलं मग अ एक छोटा तेव ह असते ना आपण तडका मारतो छोटीशी त कढाई असत्या ह हँडलवाली ती घ्यायची त्याच्या तेल जरा गरम करायला ठेवायचं
हा ह
मग आ लसूण असते ना लसूण सोलून छोटे छोटे तुकड्यांमध्ये त्यांना सगं कापायचं असतं.
काररक्ट
हा म्हणजे आपण कस चेचतो जास्त म्हणजे ह्याच्यात मग ह्याच्यात चेचायचं नाही छोटे छोटे कट करायचे पिसेस आणि अ हे ना त्या तेलात घालायचं गरम तेला
हां हो
मग त्याचा थोडास वास यऊज तपर्यंत थांबायच म्हणजे आपल्याला ते अ वास येतयच ना की आपण लसूण घातल्यानंतर लगेच अस घमघमीत वास येत वरती उठून हा मग त वास स प थांबायच मग लगेच आपलं चिली फ्रेक्स असते ना अ चिली फ्लेक्स अ लाल कलरच फक्त हा ते काय करायचं ते त्या हिच्यात घालायचं आणि वर्ण अ होय त्या तेलातच घालायचं. आणि आपलं तीळ असते ना पांढरं तीळ
हम्म
हा ते पण घालायचं त्याच्या ना खूप असं स्वीट आणि अ अ म्हणजे काय म्हणत आणि त्याच तिळचं जे तेल सोडतं ना ते पण खूप छान असं अ टेस्ट देते आपल्या मॅगीत मग आपण आता काय करायचं होय गोडसर असतोय आता ही जी फोडणी टाकलेली असते. हि जी आपण मिक्चर केलेल असतोय ना त्या मसाल्याच
हा हा हा
हे त्याच्यात घालायचं.
हा
जरा हलवायचं ते मिक्चर
र हा
हा मग आता आमची जी शिजलेली आपण साईड ला ड्रेन करून ठेवलेली अस त्यांना मॅगी
हां
घेऊन ह्याच्यात घालायच आणि खू छान प कि असं मिक्स करून घ्यायचा कालून घ्यायचं सगळं खायला तयार खूप छान होत ही मॅगी.
ती डायरेक्ट माॅगेतच घालायचं आणि मिक्स करायचं. हा हा हे ड्राय च मॅगी होत महणजे ते काय पाणी मला वाटलं काय वरच वर. मला दिलीस आणि बाकीच्या पा जे खा
नाही नाही म्हणजे ते कस असते ही ड्राय म एकदम छान होत्या. ह्याला आपल्याला असं एकदम अ क्रिमी क्रिमी करायचं असलं ना. मग आपण थोडं जास्त पाणी घालू शकतो आणि चीज घालू शकतो.
हा हा हा चीज घालतय.
होय चीज न पण खूप छान असं काय म्हणत टेक्स्चर येतंय एक त्यायचा.
ह हो चीज वरून घालायचं का त्या आधीच घालत्यात.
नाही नाही वरून घालायचा लास्ट ला घालायच आपलं.
ह हा चीज मध्ये फ्लेवर काय प्लेनच घालतोय.
हा प्लेनस ह ते पण खूप छान लागते. आणि ते ज आपल्याला काहीत आपल्या साधी मॅगी सारखी करायची असली तर ते पण खूप छान होतय. आपण मॅगी झाल्यानंतर मसाला घालतो ना. मसाला घातल्या घातल्या चिंगशणीची चटणी घालायची शेजवान चटणी.
ह हा.
त्याच्या आता सोया सॉस होतला ते क्रीमी होतय मग.
हो काय हा हा म्हणजेच रेग्युलर करतो त्यातच फक्त हे ऍड करायचं.
त्यातच केलो तरीही छान लागत.
आणि ते अंडा मॅगी करतात. तू कधी केलेस का नाही.
अंडा मॅगी युजली ह्या करतात म्हणजे अ त्याला थोडा बॉईल करावं लागतं. आमच्यात हाफबर्ड चालत नाही आणि. आप आपल्याला फुल बॉइड लागतोय ना
हा हा.
खूप. हा मग काय करतात आता आत्ताचे लोक काय करतात बॉईल करून पण ठेवतात. खायला सेपरेट त्याच्या चा बरोबर.
हा हा नाही मी एका ठिकाणी बघितलेलं. की असं डायरेक्ट अंडा फोडून त्या मॅगीतच हे कर.
होय होय खरं त लईवेेळा काय आणतो आपण त्याला एक क नाही असं कालवत राहायला लागतंय ना. शिकवायचा नाही तो अंडा पण शिकवायचा नाही आणि आपली मॅगी पण शिकवायची नाही.
ते जास्त हे करावं लागत तू ट्राय केले नाहीस का ते का केले.
अ नाही कधी ट्राय केलं नाही मी असं फक्त. तर रेसिपीज बघितले दुस वेगवेगळ्या कंट्रीज मध्ये. अ वेगवेगळ्या. मॅगी करतात ना त्यांनी मग त्यांनी कसं फोडतात. त्यांना जस टेस्ट ला लागते आपल्याला क कच्चा अंडा जात नाही आपल्याला.
हा बरोबर.
आपल्याला शिजलेलं तर पाहिजे तेलात तर पाहिजे असं लागत. होय मग आपण ना हे कसं करू शकतो. आपण जे साधी मॅगी मी सांगितली ना. त्याच्यातच आपण साईड ला असा अंड फोडू शकतो. तो आणि थोड्या वेळासाठी त्याला शिजायला देऊ शकतो.
हम्म!
मग तिथल्या तिथं ते शिजून त्याचा पण स्वाद ते सोडते ना असं होते.
ह हा. ते म्हणजे ते आपण चायनीज वगैरे करतो तसं तश्या प्रका
प्रकारे म्हणजे ते त्याला पॉट मागी म्हणतात म्हणजे, जस शीज नच हा तेनी त्या पॉट एक ते सेपरेट खायच पॉट असते. त्यांनी त्याच्यातच खातात त्यां खाली ते स्टोव चालू असत. मग त्यांनी फोडतात मग, ते त्याच ते बॉइल होऊन ते स्वाद थोड जातोय. आणि त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पण घालतात त्याच्यात शिजायसाठी. म्हणजे आपली असून दे कुठली कॅबेज असत्या. कॅबेज घालतात त्यांनी, कॅप्सिकम घालतात. आणि त्यांच्या पण अ अशी लांबडी कॅबेज असते, ती पण खूप छान असत्या. आणि काय म्हणतो आपण फ्ला फ्लावर असू दे की, ब्रॉकली असू दे! त्यांनी ते पण घालतात ते पण खूप छान म्हणजे टेस्ट सोडतोय आणि हो काय म्हणतो आपण,
म्हणजे आपल्याला हवं त्या फ्लेवर मध्ये आपण मॅगी
ट्राय करू शकतो. होय खूप खूप प्रकार म आपण मॅगी करू शकतो.
मी आज परत प्लेटच मॅगी खा्ललेले हा ते आणायचं ते सांगितल्याप्रमाणे त्यांचं हे करायचं‌. इंट्रक्शन प्रमाणे मॅगी करायची. ! एवढंच का नवीन अस असं काय केलं नव्हत.
पण येत्या आणि मेक्सिकन प्रकार म पण मॅगी करू शकतो आपण.
हम, हम! हे तू युट्यूब वर वगैरे बघितलेयस का फेसबुक काय आणि कुठ. चल तर
खूप असं केळ ड्रामाज बघते, आणि थायलंँड ड्रामाज बघ त्याच्याने खातात ना मग मला ह एकदा ट्राय करू वाटलं. मग मी युट्यूब मध्ये बघितली त्यांनी कसं करतात आपण पण तसं ट्राय करूया. मग तेव्हा ट्राय केल्यानंतर मला हे खूप आवडलं. म नेमकं कधी तर कधी तर खाते म्हणजे अस खूपच आपल्याला घराच्या खाय वला तर बाहेरचं खाण तेवढं चांगलं बत नाहीना मग त्याच्यापेक्षा आपण घरात, काय तर चांगलं आपल्याला आवडायसारखं करून खाल्लं तर ते पण बरं वाटतं.
हा चा पुढच्या वेळी आले की मला दुसरा फ्लेवर करून द हो त्यावेळी मला दुसरा ट्राय करून जाव.
होय, होय नक्कीच काय करूया आपण.
ठीक आहे, ठीक आहे, चालेल चालेल.
चाल
मी पण ट्राय करतो सांगले तू मॅगी आणि तुला फोन करून सांगतो कसे झाले.
नक्कीच सांगा. हा ह.
थँक्यू हां. बर